हा बोला,
काय चालू आहे,
हम्म बस काहीत नाही वा, हो हो झाले?
काय म्हणते बिझनेस चालू आहे बिझनेस चा असं आहे म्हटलं?
हो ना असा बिझनेस मग काय करणार पुढे आता. नाही नाही इच्छा तर खूप होते आपली बिझनेस करायची पण मग आपल्याला बिझनेसमुळे आपल्याला म्हणजे काही सुविधा साधनच. नाही आहे आपल्याकडे बिझनेस करायच्ं! आणि ते कसं आहे माहितीय का आपल्यापर्यंत पोहोत नाही तिकडून जर कोणती एखादी स्कीम वगैरे आली! आपल्यापर्यंत पोहोचत नाही ते जे स्कीम ज्याना आवश्यकता नाहीये किंवा ज्यांना गरज नाहीये? अशाच महिला ते स्कीम घेऊन घेतात आणि त्यांनाच ते मिळते आपण बसा. काय काय करत भेटलं नाही भेटलं नाही भेटलं नाही असंच होते आपल्याला.
हो आमच्या इकडे एक वेळा ते अ मशीन आले होते? त्या कोणत्या ते बटनाची मशीन तुमच्याकडे आल्या होत्या काय तुमच्याकडे हव काय, आमच्याकडे आल्या ते काही दिवस चालले म्हटलं त्याच्यानंतर बंदच पडलं मग ते?
फ्रौड धंदे फ्रौड धंदे तेफ्रौड धंदे ते फ्रौड,
हो काय,
फ्रॉड होतना ते आम्हाला मला पण एक कॉल आला होता! ता म्हणजे आमच्याच अश्या एका महिलेने घेतला होता तो तर तिने तू बिझनेस म्हणजे. तीन ते मशीन वगैरे घेतली होती आणि बटन वगैरे मग ते म्हणे किंवा तुम्ही मशीन घ्या म्हणे, दहा हजाराची काही काही मशीन होती मला वाट ती दहा हजार आणि! आणि मग ती काय म्हणे दहा हजारची मशीन घ्या म्हणे आणि मग त्याच्यामध्ये ते, तुम्हाला सगळं सामान ते स्वतः उपलब्ध करून देतात मग त्याच्यामध्ये ब, बन वगैरे किंवा तो लागणारा कापड वगैरे तर सगळं ते उपलब्ध करून दिले होतं त्यांनी. आणि मग ते दहा रुपये बटन आपल्याला म्हणजे एका दिवशी त्याचे पैसे मिळत होते. ते दहा रुपये बटन ना आणि मग ज्या, त्या दिवशी जेवढे बटन आपले झाले तेवढे करा तुम्ही समजा तयार मग त्याच्यामध्ये महिलांना. समजा अडीचशे पाचशे असे रोज त्यामध्ये पडला त्यांना म्हणजे मशीनचे पैसे त्यांचे? एका महिन्यातच निघाले एक दीड महिन्यात मग ते मला म्हनत होते की बर. कराचा बिझनेस मग आम्ही विचारही केला होता मग आम्ही विचार केला होता आपल्या जवर म्हटले एवढे पैसे नाही आता. पण कशान घ्या हटलं दहा हजार रुपये आपण आता विचारच करू लागत ना आपल्या शेतकरी म्हटलं म्हणजे? कारण आपल्याला म्हणजे शेतीच्या हिशोबाानने आपल्याला दहा हजार रुपये म्हनजे आपल्यासाठी खूप होतात ते पैसे! मग आम्ही असा विचार केला म्हण, आता काय करायचं म्हटलं मग आम्ही म्हटलं की बा चला आपण म्हणजे कर्ज काढू म्हटलो दहा हजार रुपये. दोघी मिळून विचार केला होता आपण म्हटलं दोघी मिळून कर्ज काढू आपण आणि दहा हजार रुपयाची मशीन घेऊ. असा विचार केला आम्ही मग कोणी म्हणे सेकंड हँड घ्या कोणी म्हणे नवीन घ्या असं चालू होतं!
ह,
मग बस असा विचार केला आम्ही घ्यायचा आणि मग नंतर मग मागा पुढे दिवस होत केले ते की बाबा त्याला घेऊ घेऊ म्हणजे पैशाच्या हिशोबान बरंच झालं घेतली नाही आम्ही नाहीतर आमचं ते पैसे गेले असते! मशीनही राहिली असती आणि व्याजही भरा पैशाच मग असं झालं असत. ते बंद झाले ते स्कीम म्हणजे त्यांनी पैसे खाल्ले म्हणतात त्या मशीन वाल्यानी खूप जास्त
नाही हे असंच फ्रॉड चालू आहेत म्हटलं कुठं पण गेलो की आ आमच्या गावात ही तसंच झालं होत ना ते मशीनचे बटन काम चालू होतं ना म्हटलं. सर्व मुली म्हटल महिला वाटल. काम करत होत्या, कामावर जात होत्या दुपारच्या वेळेस न
ते उत्साह असतो ना त्या गोष्टीचा कि बघा चला आपल्याला चार पैसे मिळणार आहे हा आणि चार पैसे मिळणार आहेत, आपण आपण कसं कोणाला अस एकदम मालूनच मालूनच बोलू सांगू शकतो. आपण की नाही मम्मी ही बिझनेसमॅन आहे, मी बिझनेस करते कोण छोटा मोठा काय असाना आपण सांगतो ना की बा नाही. चला मी पण बिझनेस करते, माझ्याकडे पण काहीतरी व्यवसाय आहे स्वतःचा म्हणजे आप आपण असं सांगू शकते ना, लही आपण जास्त शिकलेलं पण कमी शिकलेलं असलं तरी आपण काहीतरी उद्योग करू शकतो ना आपण
करू शकत.
ते हिशोबाानुसार मग अस आपण असे नवीन नवीन, स्कीम मध्ये आपण सामील होतो आणि मग फक्त आपल्याला फ्रॉड निघते आणि आपला पैसाही जातो. अन आपल्याला घरून मग त्याच व्याज भरा कसं कोणी कोणी कोणाची नसते ना अस नाही लायकी ग बा पैसे घ्यायचे सारखे समजा. कोणी नाही देऊ शकत एवढे पैसे, आजकाल म्हणजे काही काही जणांचे लही गरीब परिस्थिती आहे ना. अजूनही समजा नाही घेऊ शकत काही काही महिला
नाही शक ना मग आता मग ते जे आले होते ना ते पेटीकडवाले त्यांना तस सांगितलं ह्या महिलांनी खूप वेळा पाहिलं म्हणे आम्ही म्हणे असं म्हणे की जसं की हे करणार ते करणार आमच्या जवळ काही प्रूफ आहे, म्हण तुमचा कि जस की आता हा एक बीज तसच झाला ना डीलच आहे ना ही, की तुम्ही आम्हाला कापड देसान अ आम्ही त्यांचं समजा तुम्हाला ते तयार करून देऊ पेटी कोट ते. गठांचे गठान बांधून देऊ, त्याच्यानंतर मग तुम्ही जर कधी माल नेला नाही उचललाच नाही, उचलल्यानंतर आमचं पेमेंट प्लस नाही कधी तर मग त्याची काय गॅरंटी. ह आम्ही कुठं शोध लावायचा तुमचा मग आम्हाला काहीतरी अ‍ॅग्रीमेंट याच्यावर लिहून दे. कि स्टॅम पेपर वर की हे ते असं आहे असं आहे म्हणून ते म्हणत होते की मग आम्ही नंतर मिट शिंग घेऊ त्याच्यानंतर मग आलेच नाही ते तेव्हा पासून हो. चालेल की नाही हे ह्याच बटनाच्या मशीन पायी म्हटलं हे बट माझ्या मशीनला खूप फ्रॉड केलाय ना, आमच्या गावातही झालाय ना तसं तर त्याच्यामुळेच म्हटलं तसं झालेलं आहे.
ह आम्ही विचार केला होता तो मशीन घ्यायचा पण बरच झाला मग आम्ही घेतल्या नाही म्हणजे आम्ही घे घ्याय तिचा विचार केलाच होता बरं समजा असा विचार केला होता की, आपण घेऊ बनुन मग असं ते झाल्यानंतर त्याच्या एका महिन्यातच ते बंद पडलं. हा एका महिन्यातच बंद पडलं माझ्या आमच्या येथ समजा नातलग आहेत तर तेथे त्यांनी माझ्या दीदीच सोनं... वी मोडलं सुद्धा सोन मोडून तिनं ते मशीन घेतली होती.
हो ताई, सांगा बरं आता कोणाला असं वाटते ना.
क आपण बिझनेस करा म्हणजे तिले असं वाटल, की बा आपण काय सोन काय परत आपण समजा आपला बिझनेस जर चांगला चालला समजा आपण सोनं परत करू शकतो आपण आपल्या बिझनेस वर असं वाटत ग तिला मग तिला सोन मोडून समजा ते अ मशीन वगैरे घेतली होती त ते सामान वगैरे आणल होत पण तिचं सोनही केलं ते मशिनीला आली तशीच सगळं तसच राहिल.
मग तिनच आम्हाला सांगितलं होतं, मग आम्ही आम्ही पण विचार केला होता म्हटलं करू म्हटलं आपण असंच म्हटलं आता.
नाही आमच्या गावात सुरु झालं. पण तेवढेच कामं झाले महिलांची कि त्या जात होत्या, आम्हाला असं वाटत की आम्ही केलं पाहिजे. पण म्हटलं यांचं होऊ द्या म्हटलं, कसं आता यांचं नवीन सुरू झालं, त्याच्यानंतर मग आपण पाहू म्हटलं. जसं यांचं कुठपर्यंत झालतं ते एक महिना पण नै झालं ना ते बरोबर.
नाही नाही,, ते कसं त्यांच्याकडे त्यांच्याकडे जेवढा पैसा जेवढा पैसा जमा झाला त्यांनी बरोबर तो जमा केला त्यांनी, घेऊन गेले ते असं झालं. म्हणजे खूप जास्त कशे वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या महिला त्यांनी जास्त हे पाहिल्या ना त्यांना,, आणि सहसा गावात खेडयात असं फसवणूक जास्त होते,, कारण महिला मै बिझनेसकडे वळल्या जातात आणि त्यांची फसवणूकूच जास्त होते. म्हणजे कोणता बिझनेस करा हे समजत नाही,, म्हणून मग जास्तीत जास्त घरगुती व्यवसाय म्हणून आपल्या इडे जास्त हा व्यवसाय फक्त मशीन कामच म्हणून सगळ्या महिला करतात,,, कारण त्यांना असं वाट की हा एक असा व्यवसाय आहे कि जिथे आपली फसव णुक होत नाही,, फसवूनक होत नाही आणी नाही बाहेरचे जरी नाही बाहेरचे जरी आपण शिवले ब्लाऊज कोणाचे तरी,, आपण स्वतःचे जरी शिवले तरी बस आहे.
खूपंं, हम्म. दोनशे रुपये शिलाई तिकडे बाहेर देल्यापेक्षा आपल्या घरीच दोनशे रुपये वाचतात, आण आप स्वतःचच ब्लाउज शिवलं तर खूप चलं,, अस़ं विचार करतात ना महिला,,, हम्म
ब्लाजची शिलाई नाहिच पण शहरात खूप महाग आहे,, पाचशे पाचशे रुपये, आता आमच्या आमच्या इथं बाजूनेच एक मुलगी आहे ना, तिला ती तिकडे म्हणजे शहरात राहते ती तिकडे तर ती आली होती. तर ती म्हणे, काकू म्हणे मी ब्लाउज शिवले म्हणे माझ्या घरी म्हणे. तर ती ब्लाजची शिलाई मी दोन हजार शिलाई म्हणे म तीन हार रुपय दिली म्हणे,, दोन ब्लाऊजची शीलाई तीन हजार रुपये दिली म्हणे मी. म्हटलं पंधराशे रुपये पंधराशे रुपये ब्लाऊज दिलं म्हटलं तीने. हा, मग ती म्हणे काकू ब्लाउज पास हाय ब्लाऊज पासान म्हणे सिम्पल मध्ये आहे काकू तेवढं सिम्पल मध्ये आहे म्हणार नाही कोणी म्हणणार नाही म्हणे ब्लाउज पंधराशे रुपय शीलाई दिली म्हणे, मी देेता म्हणजे कशी होती आता खेडतली मुलगी शहरात गेली. एकदम तिच्याकडे एवढे मोठे पैसे मागितले तर तिला तिला धक् धक्काच बसला,,, ते म्हणे मला एवढा धक्का बस धक्का बसला म्हणे मला की दोन रोज शिवले पंधराशे रुपये,, आणि मी माझ्या काकूच्या जवळ ब्लाउज शिवते म्हणे माझी काकू दोनशेच तर रुपये शिलाई घेते. दोन रोजची कबेची शिलाई शंभर रुपयच घेते म्हणे माझी काकू म्हणे.
तुम्हाला सांगते ना माझ्या जाऊनपण मुंबई वरून ब्लाउज यायचे म्हटलं, की म्हटलंतरं मुंबईतमध्ये काय काय कमी टेलरयेत
हा हा
मुंबईचे जसं आता त्यांचे कशा मुली,, कोणाच्या मुली राहतात ना मुंबईला तर मंग त्या त्या काय करत होत्या, अ दहा दहा ब्लाउज एक खट्टा टाकून देत होत्या,, की जेव्हा समजा त्यान किंवा येणं झालं, की त्यांच्या घरची इकडचे तिकडे गेले कधी तर तेव्हा त्या दहा दहा ब्लाउज घेऊन जायच्या, आणि आणखी तिकडून ब्लाऊज पाठून द्यायच्या. मी म्हटलं तिकडे तर टेलर काय कमी असतील, काय पण तिकडे शिलाई खूप महाग आहे म्हणतात.
काय तिकडे,,, आपण खेड्यातल कसं आपल्याला असं वाटत की जाऊ दया बा आपण घरी बसल्या बसल्या आपण नाही काहीतरी करून राहिलो,, एखादं शंभर रुपये दिले आपल्याला तरी बस आहेत,, आपण एवढाच विचार करतो ना आपण,, की बा पाचशे रुपय देताना तू तिकडे जाऊ दे. तू पाचशे नको देऊ मला. मला दोनशेच रुपय देे इथं. आणि माझ्याकडून शिवून ने. आपण असा विचार करतो ना, आता मी आम म्हणजे मी अ हे आणण्यासाठी गेलो होत. मी साड्या आणण्यासाठी गेलो होतो दुकानात. तर तिथं चार पाच महिला समजा अश्या काम करत होत्या त्या दुकानात. तर त्यांनी माझ्या माझं ब्लाऊज पाहायला मी घातलेलं. तर त्या काकू तुम्ही छान ब्लाऊज घातलेलाय म्हणे. म्हटलं बाई मी स्वतः च शिवलेलाय म्हटलं. तर म्हणे मग तुम्ही शिलाई वगैरे किती घेता. मग मी सांगितलं त्यांना. म्हटलं अशी अशी शिलाई घेते बाई मी. तर मग मला म्हणत होते की, आमच्या घेऊन जा म्हणे शिवायला. आम्ही ते म्हणे त तुम्हाला म्हणे आम्ही अशे ब्लाऊज देतो शिवायला. आम्ही पाचजणी म्हणे. की तुम्हाला म्हणे महिना भर हि म्हणे तुमचे ब्लाऊज संपणार नाहीत म्हणे. मग दोन महिने चार महिने तुम्हाला कधी म्हणे बाहेरचे ब्लाऊज घ्यायचा. कामच नाही पडणार म्हणे. आमच्या पाच जणींचे जर ब्लाऊज चांगले बसले म्हणे. त आम्ही म्हणे आमच्याच आजूबाजूच्या महिलांचे ब्लाऊज म्हणे तुमच्याकडे आणून दे तो म्हणे. पण मंग ते कसं ते कस होत मग, माझं गाव दूर पडलं. आणि ते गाव दूर पडलं. मी म्हटलं बाई इतक्या दूर म्हटलं मी तुमची ब्लाऊज कशी घेऊन येणार म्हंटल नेहमी नेहमी.
हा पण समजा तिथून आणणं. आणि तिथून न तुमच्या पर्यंत पोहोचूनही देण.
तिथं जाणं अजून त्यांचे आणण. आणि अजून परत मग ती ही नेऊन दिले की, अजून त्यांचे परत आणणं. आणि अजून परत नेऊन देन. म्हटलं बाई हे तर काही माझ्याच्याने जमत नाही म्हटलं.
ते जमणार. ते घराच्या बाहेर नाही पाहिजे. घराच्या आत मध्ये जर कधी समजा कोणी आलं. घेऊन आल तर शिवून दिल्या जाते. हे तुम्ही घेऊन जा. स्वतः नाही नेत.
जात आहे. तश्या आता आजूबाजूच्या ह्या मुली आता बाहेरा गावी आहेत की नाही. त मग ह्या तशेच करतात. त्यांच्या गावात तिकडे ब्लाऊज शिवायला टाकत नाही त्या. त्या काय करता? मग आता इथून गेल्यावर जेवढे ब्लाऊज जमा झाले. तेवढे जमा करून ठेवातात त्या. इथं आल्यावर मंग म्हणतात का ओ आमचे ब्लाऊज आहेत. मग दहा बारा. त कोणाचे दहा असतात. कोणाचे बारा असतात. कोणाचे चार असतात. कोणाचे पाच असतात. मग अ घेऊन येतात एकत्र. म्हणजे मंग दिवाळी असलं मग तेव्हा सीझन असला की मंग खूप तो सीझन चालते मग. म्हणजे कारण त्या तीतच्या जमा झालेले ब्लाऊज घेऊन येतात ना मंग.
हम्म.
मग आपला सीझन चालत तो. हा असं काहीतरी, असं काहीतरी पाहिजे व्यवसाय बुवा. कि जाच्यातन बाहेर.
हे बरोबरे.
हा म्हणजे बाहेर जायचं कामही नाही पडलं पाहिजे. आणि घरी बसल्या आपली कमाई झाली पाहिजे. असं असं काहीतरी व्यवसाय असलात मग आपलं जमते. आणि आपण घरी. हा घरी बसून कसं आपल्या लेकरा बाकांवर लक क्ष राहते. घरी लक्ष राहते, हा सगळंच काम होते मग आपलं. आणि बाहेर जाण्याची गरज
अन त्यांना पण समजा वाईट वळण लागत नाही. जर कधी आपल्याला दिसलं असं उलट तर आपण तसं त्यांना बोलू शकतो. अं. बरोबर आहे ना.
घरचं काम वगैरे सोडून ही आपण त्याच्या मागे थोडंस जाऊ शकतो ना. आणि बाहेरच्या कामावर, बाहेरून थोडी आपण घरी येऊ शकतो की बा आपला मुलाला इथं गेलं, तिथं गेला म्हणत बसतात. पहायला थोडी येऊ शकतो घरी? तिथं म्हणजे ज टाइम टू टाइमच द्यायला लागेल ना आपला त्यांच्याकडे.
हो. ठेवते मग हा. कॉल करते.
हो. हो. ठीके.